झाले का सबमिट, तो बघितला का?
हो... झाला सबमिट झाला.
ह्म्म्.. ह्म्म्म..
तो सबमिट केला, सहा... सहाशे सेकंदाचा झालेला बरोबर मगच हाफ गेला ना.
हो, का... किती सेकंद व्हायला लागतात त्याचे?
दहा मिनिटं म्हणजे सहाशे सेकंद.
ह्म्म्म
अस... मग त्याच्या अगोदरच मी साईन... नाईंटी साईज वर वगैरेच कट करून टाकते ना.
हूं
हूं... मग होतं ते
हो... का?
हू
हूं.. हूं.. हूं.. मग
काय बोलत होतो आपण?
असं हाय... स्त्री जीवनाची कहाणी.
अरे बापरे!.. नको सांगू ह्.. ह्.. हॅलो!
हा.. येतोय आवाज बोला.
हूं.. त्याच्यावर बोलत होताव.
संघर्षा.. नी भरलेली आहे.
ह्.... तिच्याकडं ताकद आहे जास्त, म्हणून ती संघर्ष करते सगळ्यांबरोबर.
नको आहे ताकद मग एक्स्ट्रा.. कशाला दे.
शक्ती... शक्ती शिवाय शिव नाहीत, शक्ती तिच्याकडे आहे पूर्ण.
अनिवेज... तुझा आवडता सण कुठला आहे?
माझा मला... अ.. महाराष्ट्रीयन सगळे सण आवडतात बाराचे- बारा.
फक्त महाराष्ट्रीयनच का?
ते आता तिथंच राहतो पहिल्यापासून आपण त्याच्यातच हे झालेलं म्हणून एक- एक सणाचं महत्त्व आहे ना आपल्या ह्याच्यात.
मग दुसरी बाहेर चुन -चुनया
बाहेर कशाला पाहीजे ईद वगैरे बेकार मुस्लिम लोक
ते नाही... म्हणजे ते पण
हम्म
बाहेरचे म्हणजे आं तसेंच साऊथ, साऊथच्या लोकांची वेगळी ए. त्यांच्यात पोंगल वगैरे असतं, नॉर्थमध्ये पंजाबी लोकांची, बिहारी लोकांची पहाडी लोकांचे वेगळ्या पहाडी लोकांचे वेगळे सण अस
हम्म, नाही सगळ्यात दिवाळी का आवडते सगळे येतात, भेटतात एकमेकाला. खानपिणं, मज्जा- मस्ती
हम्म.
होय कात नय, सगळे एकत्र येतात सणा निमित्त त्या खरेदी होते, खायला भरपूर पदार्थ होतात घरामध्ये. लक्ष्मीपूजन होतं, सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात आवडतं.
खायला असतं, किती छान- छान.
हम्म तेच की दिवाळी आवडते सगळ्यात, माणसं असतात घरभर.
हो.
वेगळं- वेगळं, काय- काय ते रोजचं चाललेलं असतं.
सगळ्यांना सुट्टी असते.
सगळ्यांना सुट्टी असते, दिवसभर मजा करतात घरात. गोंधळ असतो, मग तो सण सगळ्यात जास्त आवडतो. दिवाळी- दिवाळी
मला तर ना
होळी पण आवडते.
हम्म.
आणि नवरात्री पण आवडते.
हम्म.
आणि गणपती पण आवडतात.
हं ते सण तर आहेतच की आवडीचे सगळ्यांचे.
आशे आवडतात भरपूर.
हम्म.
मग सगळ्यात आ म्हणजे एखादी अशी गोष्ट आठवतीय का, तुला की एखादा किस्सा लहानपणीचा खूप जास्त
हम्म.
का संपले सगळे आता सांगून- सांगून.
संपले नाय अशे पण, आठवलं ना एखादं का त्याच्यावर बोलता येत.
हम्म, असं अचानक नाही आठवत, नई का.
हा म्हणजे असं समजा, आठवला का तो प्रसंग उभा राहतो ना डोळ्यापुढं.
हम्म.
आणि मग आपण काय करतो, त्या विषयातनं बोलतो आपण हे असं झालं
बरोबर हे, मला पण आठवत नाही गं असं पटकन एखादं काहीतरी. कॉलेज दिवसाचं ते सध्याच तर काय ते रूरल इंटर्नशिपचचं मी तुला सांगितलं.
हा.
सगळ्यांचं प्रेझेंटेशन वगैरे करायचं होतं, ते दिलं कॉलेजमध्ये.
हम्म
त्या वेबसाईट बद्दल बोलले सरांनी काही जास्त प्रश्न वगैरे विचारले नाहीत नां त्याच्यावर.
ओके
कारण त्यांना दिसता ना की मीच केलेली म्हणून ती.
हम्म हम्म
ज्या पोरांनी असं स्वतः नव्हत केलं किंवा मग. एक दोन दिवसात करून आणलेला त्यांना भरपूर प्रश्न व- - चारलं हम्म
त्यांच्या सरांच्या पण लक्षात येतं ना कोण स्वतः करतेय कोण ऐकतय.
ते शेवटी शिक्षक आहेत ते त्यांच्या लक्षात येणारं.
हो
आमच्या सारखे किती असेल हो आमच्यासारखे दरच वर्षी बघ- - त्यात ते कितीतरी विद्यार्थी.
हम्म हम्म हम्म
तरी पण काय अर्धे पोरं करतात. काही नाही करत
हम्म नाही करत त्यांचं काय मग,
नाही करत त्यांचा तो विषय माग पडतो मग बॅक लागते त्यांना.
हो ना मग प पुढे पण ते करावंच लागतं ना.
हा पुढे जाऊन ते केलं तर ठीक आहे विषय निघला तर ठीक आहे नाहीतर मग. ते जे तुमचं मार्कशीट असते ना जी फायनल इयरला भेटते डिग्रीसोबत.
हम्म
त्यांच्यावर त्या विषयाचा पुढा असा स्टारमार्क येतो. मग तुम्ही कंपनीमध्ये वगैरे गेलात ना जॉब मिळवण्यासाठी
हम्म
की ते जे तुम्हाला हायर करणार आहेत म्हणजे जे कामावर ठेवणार आहेत.
हा
त्यांना दिसतं ना कि तिथं तो स्टार मार्क आहे.
हा हा
मग ते देत नाहीत तूम्हला.
मग ते केलेला काय वाईट आहे मुलांना कळत नाही का एवढं फी एवढी फी भरून ऍडमिशन घेतलं ईथे.
ह
म्हणजे ज्या त्या वर्षीचा अभ्यासक्रम पूर्ण करायलाच पाहिजे ना मुलांनी
हम्म असत काही जणांचं काही अडचणी असतात खरंच जेन्युअनली काही जण आळशी असतात. काही जणांना नोकरी नसते हवी.
नुसतं टाइमपास करायला असतात का तिथून
नाही ग काही लोक. लोकांच ऑलरेडी काहीतरी ठरलेलं असतं ना बिझनेस वगैरे करायचा.
हम्म
काही जणांचे ऑलरेडी उभा करून ठेवलेले असतात.
नुसतं जाऊन डिग्री घेऊन बसायचं तिथे.
हा काहींचे वेगळे प्लॅन असतात.
हम्म ज्यांना स्वतः स्व- - स्वतःच्या पाया वर हूबा राहते त्याना केल्याशिवाय पर्यायच नाहीय.
हो आणि स्पेशली ज्यांना पुढे जाऊन कॉम्पल्सरी नोकरीच करायची आहेत. त्यांना या सगळ्या गोष्टींची खूप काळजी घ्यावी लागते ना.
हम्म
कारण आपल्याला कुणासाठी तरी दुसऱ्यांसाठी जाऊन... जॉब करायचा आहे म्हणल्यावर आपलं सगळं रेझ्युम एकदम क्लिअर अप
क्लियर हो
नाहीतर मग घेत नाहीत, आणि आता कॉम्पेटिशन एवढं आहे ना की आपण नसलं ना तर आप आपल्यापेक्षा ते दहा लोक अजून जास्त तयार असतात, की हिला नको तर मग आम्हाला द्या ती नोकरी
हो शिकलेल्या आशे किती तरी आहेत ना, डिग्री घेऊन फिरतायत.
हम्म
ते अस लाईन ला उभे राहतात.
हो त्याच्यामुळं जेवढं आपण जास्त करू तेवढं चांगलं
हो अभ्यास आताच हे दिवस येतात.
हो... इम्पॉर्टंट त नाही.
आयुष्य घडवायचे पुढचा आयुष्याचा प्रश्न ह्याच्यावरती... अवलंबून
अभ्यास बघू ह्याच्यानंतर मास्टर्स करायचा पण विचार करतेय मी. पण एवढ्या लवकर नाही, थोड वर्ष जॉब करून.... मास्टर्स पोस्ट ग्रॅज्युएशन.
हम्म.. हम्म..
दोन- दोन डिग्र्या
मग ते नंतर करायचं, जॉब करता -करता.. करता येत असेल की ते.
येत, जॉब करता- करता पण
हम्म.. ते उलट बर पडेल ना तुला.
था.. ते, थोडं थांबूनच करायचंय लगेच नाही करायचंय.
हम्म आधी जाॅबला लागायचं आता हे झालं की.
हो
आणि त्यांच्यातून अनुभवातून पण शिकता येत ना बऱ्याचशा गोष्टी.. म तेच
पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्रीजला अ.. जॉब एक्सपिरियन्स लागतो पण
हा त्यांच्यामुळे जॉब करत -करत बघायचं मग पुढे ना काय करा बऱ्याच जणांनी घेतलेल्या आहे तशं म्हणजे बरं का
हा आहेत ना... आणि ते पण पोस्ट ग्रॅज्युएशन पण वेगळे- वेगळे आहेत. नाही एकच थोडी अस
हम्म
तुम्ही एम. टेक करू शकता, एम. बी. ए. करू शकता.
हम्म
अजून भरपूरयत.
खूपय डिग्राया घ्यायला.
हम्म
घेणारच पाहिजे फक्त
हो... ते आहे.
हम्म
आता महाग पण असतात ना त्याचं ते दोन वर्षासाठीच असतात पण त्यांची फीस वगैरे पण भरपूर असतात.
हम्म हम्
हम्म काही जण मग तिथून पुढं पीएच डी करतात.
हम्म
मोस्टली तर प्रोफेसर्स वगैरेच करतात पीएच डी.
हम्म.
ज्यांना त्या क्षेत्रात जायचं असतं.
हम्म हम्म.
मला त्या क्षेत्रात नाही जायचं त्याच्यामुळे मी पी एच डी वगैरे नाही करणार.
हो ना.
हम्.
ये त्या काकानी पण केलेली ना ग ते संभाजीनगरची.
हा केली आहे ना.
हम्म.
मग ते डॉक्टर लागतं ना नावा
हम् हो.
पीएचडी होल्डर्सला. पी एच डी ला डॉक्टरेट म्हणतात ग.
हम्म.
त्याच्यामुळे ते डॉक्टर लागत नावाच्या अगोदर. हम् म्हणजे जिथपर्यंत तर मला माहिती आहे तिथपर्यंत.
हम्म बरोबर आहे.
हा त्याला डॉक्टरेट पण म्हणतात.
हम्म.
म.
काय नाही आपले ऑलमोस्ट होत आलेत मिनिट आता.
हो अजून दोन दहा वीस मिनिटं होऊ दे की सेकंद.
हो त्याच्यासाठीच थांबलीय मी पण.
हा.
ते शेवटी शेवटी ना ते सारखं बघत राहावं लागतं.
हो असं का नाही पुढे दोन तीन गेले शेक किंवा तरी चालत ना तस काय एवढं हे नाही.
ते तुम्ही टाळ ते तस नको ना उगंचच कशाला.
हो.
हम्म म्हणून पटकन आता असं.